येतोय माझा
हा येतोय मॅम
ह काही नाही मॅम सहजस बसले होते मी मग शेजारी कार्यक्रम असल्यामुळे फटाके वगैरे फुटतानाचा आवाज आला लावला मग तो मला अ सण वगैरे आपले ही दिवाळी असते त्याची आठवण आली म्हंटलं शेअर करावं तुम्हाला तुमचा अनुभव मी पण ऐकून घ्यावा माझ अनुभव तुम्ही सांगावा म्हणजे ऐकावा असं मला वाटलं त कॉल केला मी
प्लीज तुम्ही माझ्याशी तुमचा सणाबद्दल किंवा तुमचा जे काही हे आहे ते माझ्या शेअर करा मला सुद्धा खूप छान वाटेल मॅम
ठीक आहे म्हणजे आता दिवाळी म्हंटले की तुम्हाला माहिती कस आहे दिवाळी म्हणजे हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो म्हणजे ऍक्चुअल मध्ये दिवाळी का साजरी करतात तर तुम्हाला रामा म्हणजे जय श्रीराम जे आपले म्हणजे देव आहेत त्यांच्याबद्दल माहितीच असेल ते त्यांना म्हणजे चौदा वर्षाचा जो वनवास लागला होता त्या वनवासातून ते परत अयोध्येमध्ये आले त्या दिवशी आले म्हणून दिवाळी ही साजरी केली जाते असं पौराणिक शता मध्ये म्हंटले जाते आणि पिढ्या पेढ्या ती कथा पुढे होत अशीच होत गेली काय ते दिवाळी त्या दिवशीच साजरी केली जाते असे म्हणतात.
हो मॅम हो हो मॅम
आता बघा दिवाळीमध्ये काही म्हणजे दिवाळी ही पाच दिवस, सहा दिवस साजरी केली जाते असं म्हणतात म्हणजे जसे वसुबारस येत, नरक चतुर्थी येत, परत धनुत्रयोदशी येतं मग त्याच्यानंतर भाऊबीज, दीपावली पाडवा, लक्ष्मीपूजन असे वेगवेगळे जे एक चार पाच दिवस असतात त्या दिवसांमध्ये दिवाळी ही साजरी केली जाते आता बघा दिवाळी साजरी करायचाय म्हटल की आता एक सगळे कुटुंब एकत्र येता म्हणजे जस की कोण बाहेर जॉबला असेल, कोण कुठे गेले असेल, बाहेर गावी असेल तर सन म्हणले की सगळे एकत्र येणार सगळे एकत्र येतात, कुटुंब वगैरे नवीन कपडे खरेदी करतात. आता दिवाळीची चा फुल म्हणजे अ कपडे खरेदी करायचं आणि तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी अं त्याच्या अगोदर एक आठ दिवसच तयारी करायला लागत्या जस की करंजी, लाडू, चकली परत ला-आणि काय असत ते आपले अनारसे हे ते विविध जे प्रकारचे जे म्हणजे असतात ते. ते जे पदार्थ ते देवाला नैवेद्य दाखवून ती लोक सगळे आठ दिवस अगोदरच चालू करतात अ तुम्हाला काय आवडतय जास्त? हो यापैकी
हो मॅम मला व्ह मी म्हणजे माझं दिवाळीच्या सणाबद्दलच माझं दिवाळीच्या सणाबद्दलच मत मी तुमच्याशी शेअर करते मॅम अ दिवाळी हा म्हणजे आपल्या हिंदू समाजामधला किंवा हिंदू संस्कृतीमधला खूप म्हणजे खूप अ आवडता सण मानला जातो मॅम आणि त्यावेेळेला म्हणजे अ छान-छान कपडे येतात, छान छान मस्त फराळ केले जातात जेणेकरून लोकांची मनं खूप म्हणजे खूप खुश खुश होतात आणि जास्त करून तिथे आवडणारे म्हणजे फराळ. फराळ फराळ म्हणजे फराळामध्ये चकली, चिवडा, लाडू अ परत करंज करंजा असे अनेक फराळ आपण बनवत असतो आणि ते खूप म्हणजे खूप अ आवडीने खात असतो.
आता होय क तुम्ही सांगितला म्हणजे पदार्थ असतात वेगवेगळे आता आता हे ते आता मी तुम्हाला एक पूर्वीची आठवण आता बघा आपण ज्यावेळी लहान होतो मग वेगवेगळ्या घरात एक एक दोन दोन किलो च आपण पहिला करंजी वगैरे मग आपण शेजाऱ्यांच्या घरी जाणार लाटायला वगैरे तिथला अनुभव हा वेगळा आता आपल्याला मग ते लोक आपल्या घरी येणार तो आनंद वेगळा चकली करण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या घरी जाणार ते
हो म्हणजे एकत्रि हा आपण सगळी या सणाला जात चुकून एकत्र एकत्रित येत असतो आणिे एकमेकांमध्ये जे काही चांगलं नातं असत ते ह ह्या सणामधून ह सणामधून आपलं हे नातं घट्ट होत असतं आणि आपण चांगले फराळ म्हणजे हा बाबा आमचा फराळ बघ खाऊन बघा तुमचा फराळ म्हणजे कसं आपण खात असतो एकमेकांच त्यामुळे त्यामध्ये चव जे असते ते आपल्या चव असते म खूप खुश होते की बाबा खरंच तुम्ही खूप छान फराळ केला आहे किंवा आपला असलेला ते म्हणतात कि खूप छान केलेला आहे फराळ म जे आपल्या जे काही आवडी आहे ते एकमेकांना माहित होतात म आपण मग त्यांना ते देत असतो मग ते आपले पदार्थ खूप म्हणजे त्या आपल्या पदार्थांचा आवडीने अ स्वाद घेत असतात व त्यांच्या फराळाचा आपण चांगल्या पद्धतीने आणि म्हणजे ह्या हच्यामुळे आपल्यात कसं हे नातं घट्ट होतं जात व खुश होत असतं कारण का आता आपण जास्त करून म्हटले जाते की बाबा हो माणूस कशाने मन जिंकेल तू बाबा हा तू छान बनवतोस काय नको फक्त मला जेवण करून दे छान तर बस हे झालं तर मग आमच पोट म्हणजे आपण त्याच मन जिंकून घेतलं जा असं असतं आपण कशा तुन आपण खाल्ल की खुश होत आपलं मन असं असतं ना बाबा कि म्हणून हो जास्त करून फराळामधून एकमेकांना असं वाटत मला आणि त्यात आपण भाऊबीज
आता बरोबर आहे तुम्ही आता सण सण म्हणताय तर बघा आता सणाचं महत्त्व म्हणजे काय असेल सण का सण हा का निर्माण केला तर काही कुटुंब लांब असतात परदेशात असतात तर ते लोक एकत्र यावी लिबूनान गोविंदांनी एकत्र येऊन म्हणजे जे काही कार्यक्रमात सहभाग घ्यावा त्यांनी हो दिवाळीमध्येकी मी तुम्हाला हे पहिल्यांदा की दिवाळी पाच दिवसांचे असते. मग वसुबारच असतं गायला नैवेद्य वगैरे दाखवायचं मग धनोत्र या दिवशी या दिवशी सोने वगैरे खरेदी करतात पाडव्याला सोने वगैरे खरेदी करतात दिवाळी दिवशी सकाळी आणि दिवाळी दिवशी सकाळी उठायचं लवकर भर स्वच्छ वगैरे कराय आपण स्वच्छ व्हायचं दारासमोर सडा रांगोळी मस्तपैकी काढायची आकाशात बाबत ते लावणे मग त्यानंतर आपण म्हणजे नवीन कपडे घालायची आणि त्यानंतर मग म्हणजे घरोघरी ज्या शेजारी अ ज्या महिला असतात त्या एकमेकांना हळदी कुंकू साठी बोलव त्यात देवा
बोलवतात हो ते त्यामुळे आपल्याला एकमेकांच येन जाण हो आणि अअ अन जाणवत भाऊबीजेला सुद्धा म्हणजे अ ज्या काही घरच्या गृहिणी असतात किंवा ज्या म्हणजे अ माहेरी त्यांच्या घरी माहेरी जातात त्यांच्या माहेरी जात तिथे पण ते फटाक फटाकेवर त्यांचे मुलं जे असतात ते फट फटाके व उघ वगैरे उडवतात म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी त्यांच नात अस घट्ट होत आणि त्यांना इकडला म्हणजे जो काही सासरचा फराळ असतो तो माहेरी देतात व माहेरचा फराळ असतो तो सासरी देतात. तसताद आणि ते छान छान कपडे खरेदी करत असतात तिकडे माहिरी जाऊन म्हणजे तिकडल्यांना त्यांनी सुद्धा त्या म्हणजे आपल्या लेकीला किंवा लेकींच्या मुलांना कपडे घेत असतात भाऊ सुद्धा भाऊबीजेदिवशी त्यांना छान ओवांळणी देतो किंवा कपडे सुद्धा खरेदी त्यांना कर करून देतो त्यांच्यामध्ये यामुळे माहेरच आणि सासरच नात अगदी घट्ट होत असत आणि अशा पद्धतीने हे पाड म्हणजे दिवाळी हा असा सण आहे कि तिथे पाच दिवस फुल एन्जॉय करतात आणि तिथल्या म्हणजे मुल तिथल्या मुली म्हणजे मा गृहिणी असतात ज्या काही सासरी सा अअ मुल म्हणजे सुनबाई असतात त्यांनी त्यांना म्हणजे त्या आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतात कारण का जो काही सण झाला की बाबा मी माझ्या माहेरी जाईन मला एवढेवढे दिवस सुट्टी घेता येईल मला छानपैकी कि मस्त म्हणजे हे दिवस घरात येतात आणि हे सगळे दिवाळीच्या वेळेला सगळे म्हणजे अ जे काही नातेवाईक असतात किंवा घरात जे काही मुली असतात आत्या असतात म्हणजे ते सगळे एकत्र येतात मग कुठतरी जण्याचा प्लॅन करतात मग हे त्यांच्यामध्ये नात अस म्हणजे घट्ट होत आणि ज्या वेळेला म्हणजे काहीतरी सण असेल तरच जास्त करून लोक एकत्र म्हणजे दिवाळीच्या वेळेला जास्त करून एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे त्यांचे काय काय मोठे मोठे प्लॅन होतात प्लॅन मधून त्यांना म्हणजे कुठ ट्रिप करतात म्हणजे अशा वेळेला एकमेकांच नात सुद्धा खूप स्ट्राग होत असत आणि अ आणि त्याचा दिवाळीचा दिवाळीचा आनंद सुद्धा त्याने खूप चांगल्या पद्धतीने घेतात फटाके वळ वगैरे एकमेका सोबत उडवून म्हणजे ज्यांना खूप आणि अशा प्रकार इको फ्रेंडली सुद्धा आणि लोक असे आहेत की दिवाळी बनवतात पण ती इको फ्रेंडली बनवतात म्हणजे फटाके न उडवता फटाके न उडवता फटाके न उडवता अ ते दिवाळी साजरीे करतात कारण का आपल्या भारतासारख्या देशामध्ये प्रदूषणात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अ प्रदूषण वाढले आहे मग अनेक लोक त्यांचा सण म्हणजे फक्त फराळा फराळाद्वारे किंवा फक्त रांगोळी वगैरे काढून घरात लक्ष्मीपूजा करून आणि अशा प्र त्यांची दिवाळी साजरी करतात पण ते प्रदूषण युक्त म्हणजे प्रदूषण नाही करत मग त्या अशा लोकांचा खरोखर आदर केला पाहिजे जो काही सण आहे की बाबा ठीक आहे पण आपण आपल्या देशाचे म्हणजे देशाचे देशाचे जे काही प्रदूषण म्हणजे आपल्या देशाचे वातावरण सुद्धा महत्त्वाचे आहे आपले आपल्या आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचे आहे जे काही फटाके आहेत फटाक्यामध्ये आपल्याला जो काही उडणारा धूर आहे त्याज्यामुळे आपल्या लहान अनेक लहान मुलांचा दिवाळीच्या वेळेला म्हणजे फटाके उडवून किंवा एकमे त्याच्या घरी हे आग वगैरे लागून अनेक लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे अशा अशा असे काही ज्या दुर्घटना आहेत म्हणजे सण हे मह महत्त्वाचे आहेतच पण ज्या ज्या आपल्या आरोग्याची सुद्धा खूप महत्वाची आपल्या आरोग्याची काळजी घे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते मॅम आणि अ दि दिवाळीसारख्या सणामध्ये सुद्धा स सण आहे तर आपण मजे आपले आरोग्य आपली संस्कृती आणि आपले जे काही वा म्हणजे आपल्या आपल्या भारतासारख्या देशाचा सुद्धा खूप म्हणजे खूप विचार केला पाहिजे जर हे काही विचार केला तरच आपला कुठ अ भारत देश पुढे जाईल आणि प्रत्येक लोकांनी जर हा विचार केला तर आ आपण नक्कीच सण सुद्धा चांगले सेलिब्रेट करू आणि आपल प्रदूषण नक्की कमी होईल असे मला वाटत.
होय होय मॅम तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाने एक पाऊल चालण्यापेक्षा सर्वांनी तुमी प्रत्येकाने सॉरी प्रत्येकाने शंभर पाऊले चालण्यापेक्षा शंभर जण मिळून एक पाऊल चालणे हे खूप चांगले आहे तुम्ही माझी माहिती ऐकून घेत ला तुमच मत फेर केला दिवाळीबद्दल जे काही होत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही दहा मिनिट वेळ दिला त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार
ओके मॅम ओके हा थँक्यू ह ओके मॅम हा मला सुद्धा